केलाय काय? हॅलो.
हॅलो तुला माझा आवाज येत असला तर थांब एक मिनट ब्लू. कनेक्ट करतो.
हा कर कर हा यालाय मला आवाज.
हॅलो.
हॅलो.
हा बोला ब्लूटूथ कनेक्ट केल्याशीवाय मला आवाजच येत नाही बाई.
का असं का?
कुणाच ठाऊक घालायला करायलो बग
अगं ते काय म्हणालतो आपण.
हा क कार्याच ते आता. दहा सबमिट केलोय की नाही ते ऑरेंज झाल्यात आता आणि बाकीचे काही ऑरेंज झाले नाही आहेत.
झाल्यात
जरा जोरात बोलावाज ये ना काय.
ऑरेंज वाले कॉल चेक व्हाल्यात.
हा.
आणि बाकीची चेक झालात असा असं हाय ते.
अर अग त्या पाच पाच मी सबमिट केलय बघ. ती एकशे चाळीस र एके एकोणचाळीस रुपये झाल्यात. मला.
तसंच नाही काय करायला विषयच कळ ना मला थोडे थोडे ना पैसे पाठवा लेत.
अगं ते एकशे एकोणचाळीस रुपये असं पेंडिंग दाखवा ल्यात मला.
हा मग ते येत्यात तेझ्या खाली डेट असते कि त्या डेटला पैसे येतात बग.
हा.
मला परवा आलेत तेवढंच. आलेत.
एकशे एकोणचाळीस रुपये.
नाये किती सांगितलेली की? तुला.
आठवणा बाई मला.
दोनशे चोवीस काय
हा.
कवा येणार आहेत पुढच काय माहिती आता.
मागच्या मला तर एकदा शुक्रवारी आते बघ.
हा तेच की, तू म्हणलीस का नाही मला बघ म्हणलीस तवाच मी बघितलो. तवा पण बघायच विसरलो. आणि त्याच्यानंतर मग मला बघितल्यावर, आठवल्यावर बघितल्यावर मग दसऱ्या शुक्रवारी आलतीत मला.
ह हा.
हम्
काय खुळ्यागंच चालूय बाई त्यांचं पण काय.
ते दुसरा टास्क देणार आहेत तसला तर तो द्यायला पाहिजेत.
हा. ते असं काॅ कॉलिंगच नको गं काय तर वेगळं पाहिजे.
च आहे ते ट्रान्स्क्रिप्शनचच काय तर आहे वाटतं. नेमक काय आहे बघाय पाहिजे.
आवा अग अस वाचायला किंवा असं काय तर द्यायला. पाहिजे, हा आता हे काय. कॉलिंगच बाई कॉल करत बसा, बोला.
बक्की काय बोलायचं रोज रोज ते आणि सुचत नाही.
सुचत नाही तेच की आणि. कंटिन्यू कॉल कर फिरायला गेल तरी पण लागत नाही एकेक दा.
बक्की.
असच हुतंय. अक्षताला पण मी आता. फोन केलतो मगाशी. करूया म्हटलो. तुला लास्ट ला करुया कारण आपण जास्त बोलतोय. मग तिच्या बरोबर एक. बोललो एक बोललो दहा. मिनटं. तेच बोललो कॉलेजच बोललो, कुठं घेणार आहेस काय? ती पण तिथेच घेणार असं म्हणालती बाई काय म्हण त्या काय माहित आता. हा
ते डी.
ती पण, डी के टी ला. मी म्हटलो तिला का गं डी के टी लाच घ्याल्यास. चांगले मार्क आहेत मं जा की बाहेर. असं तस म भक तिच विचारली, मी म्हटलो भक्ती काय बाहेर घेणार हाय बाई म्हणलो, पुण्याला नाही तर कराडला म्हटलो आणि होय ती म्हणालती, मला म्हटली बाई असं.
भक्ती मला म्हणल्यालीच सोरणी हिला फोन करतो, अक्षताला जरा म्हनजे स्टेटेची माहिती मिळत्या
हा. ते काय मला आणि परत म्हटली की ती निवांतच हाय, मला कर चालतय फोन म्हटली. तिला अनेकदा कॉल करायला लागलो ग मी. ते दहा मिनिट झाल्यानंतर कट केलो म आणि परत कॉल क कर म्हटली मला, दहा मिनिट व्हायला धा व्हायल्यात म्हणून हा हा म्हटलो आणि आणि परत तिज का करायला गेलो खरं, तिथं पॉपअप मेसेज यायला लागला. बिझी बिझी म्हणून हॅलो. आयकू ईना आवाज काय? जरा जोरात बोल. हा आता, हा आवाज यालाय आता.
तुमच्या तिघीना सोडून, मी तर काय कोणाला केलो नाहीे ए बघा.
म तिला तेवढं केलो झालं आणि काय नाही बाई कुणाला केलो.
बघायला पाहिजे मग करून कुणाला तर. कोणच हे नाही बोलायचं.
करायचं काय? आणि विचार कॉलेजचा तर विच विचारायचं असं कुठं-कुठ घेणार आहे. तूझी मैत्रिण कुठं घेणार आहेस. तू काय करणार आहेस. किती. मार्क पडले. असं बोलूस पर्यंत. दहा मिनिट होतात बाळ.
चालतय घेत्या अक्षदा ला बघतो. तो मग तेच नंबर घेऊन करतो. ग. मला पण कुठल्या तर कार्यावरच्या. आणि कुठल्या तर पुरगीचा फोन आलता. फोन करू काय कार्या ॲपवर मधून. हा सकाळी. सकाळी अंधार आलेला. कॉल चालू होता तेव्हा आलता कॉल. मग तवा तिचा पण एक. तिला पण तुझ्यासारख मसेज टाकलो. मग तवा म्हनली. आत्ता फोन केलं मग तिला कुणाचा फोन आहे बघूया तर म्हणून. मग ती म्हणली कार्य आप साठी केलतो. मी म्हणल ठीक आहे. आता करू काय तर म्हणली आता मी गावाला चालोय. म्हणजे मी आता बिझी आहे. म्हणल संध्याकाळी करू काय तर म्हणली नाही मी आता गावाला चालोय. उद्या करू काय उद्या तुम्ही फ्री आहे. दिवसभर मग म्हणली हाय करा द्या.
हम्म बोल-बोल तू पण बोल तुझ्या बरोबर. आस विचारायचं, तुम्ही काय शिकताय? काय करताय? काय
हम्म तेच कि, तेच कि, ती बाई मोठी वाटालती सोड मला. बाई वाटालीया. बघायच विचारून काय काय? आणि ती अंजली भक्ती वानी, बरोबर दहा मिनिट फोन ठेवतो, फोन ठेवतो करतिया. दहा मिनटं झाल्या झाल्या लगेच, काय गडबड असतीया दांडगी कूणास ठावं? हा आपण कसं होतंय ना, बारा मिनटांन कट, आपलं आपलं होतंय म्हणायचं आणि थांबतय की नाही अगं थांब! दहा मिनट झाली, दहा मिनट. कुठ तर, दहा मिनटांन कट केला नसल्यान केलं नाही तर, कुठ आपल्या अकाऊंट तर पैसे संपणार नाही तस, कोण आपल्याला मारालाय अशी करतिया, कटकट कट करतीया
तर अवघडचं हाय ती बोलतचं‍ मी आगं
हेच की, कटच करतिया कशाला काॅल वाया घालायचा, करूच नकोस राहून दे आता
मी एकदाच तिला कॉल केलो आणि बाई ते असं केल्यानंतर, ते झिरो दाखवायला लागलं कि बाळं मी त्यानंतर काय तिला फोनचं-‍- केल नाही
असूदे आता दाखवन करू नकोस मी पण करत नाही
बया अस आमची स्वतः स्वतः कॉल केल्यावर आम्ही बोलायच म्हणं त तिच्या बरोबर पाच मिनिट त्यागलं आणि ती स्वतः ती आपल्याना कॉल म्हणजे आपण तिला केलो का नाही. निवांळ सरळ बोलत नाही. असं करत्या-
जाऊ सोड कशाला करायचं मला ह्याच तेवढं अ ट्रिपच आपल्या फिरायला जाणार तर ते तेवढं सांगितलं तिला असं अस विचारायचं हा आणि भक्ती पण काय कर ठेऊ काय ठेऊ काय आणि आपल्याला कशी सवय, कॉल वर बोलत असतिया करतिया ही मधीचं काय ठेवू काय ठेवू काय करालिया असं म्हणतोय अ का गं अगं झालं की दहा मिनटं अशी करतीया म हा हां झालं होय मग परत कर म्हणतिया मग परत करायचंय हीला कॉल मग ते बोलणं कंटिन्यू करतीया. लगेच दहा मिनिट अजून मी तर टाईम पण बघत नसतोय ही भोवतेक टाईम बघतचं बसलिया ठूऊ काय ठूऊ काय करतीय लगेच दहा मिनिटांंनि,
ती टाईम बघतच असतीया वाटतं मी काय अजून केलं नाही तिला करायचं करायचं म्हणते आणि राहतयचं तिला भक्तीला ती आता मी विचार करत आसतोय की आता म काम बिझी असलं. कामात अस ल फिरत असलं मग असं म का म्हणून मला राहिलंच तिला फोन करायचं असं विच विचारांच्या मग राहूदे म्हणतोय मी
होय. मग आता हा मग अंजलीला सांगितलं फिरायला जायचं. असं तसं मग प्लॅन पण सांगितलो ना. असं-अस तू घरात सांग की रिझल्ट युनिव्हर्सिटीत आणय लागतोय जायला लागतंय मग ते सांगून आपण घऊया अ मग म. मग परत मग. भक्तीच म्हणेल ना मला रिझल्ट आणाय आलं म्हलावर रिझल्ट कुठे विचारला काय सांगायचं? म मी काय म्हण रिझल्टच मग मी रिझल्ट कुठे विचारले तर काय सांगायचं काय. युनिव्हर्सिटी रिझल्ट आणून कॉलेजमध्येध्ये जमा करायच असते. आणि कॉलेज मधन टी. सी संघ रिझल्ट देतात असं सांगायच.
नाही काही तर ते रिझल्ट शिक्का मारायला लागत
रिझल्ट कॉलेजमध्ये जमा तेच क मग. टी. सी आणि रिझल्ट थोड्या दिवसांना एकत्र देतात. असं सांगायचं असं म्हणलो ग.
हम्म.
मग चालतंय म्हनली तसं करूया. मी म्हणल मग जाऊया भक्ती आल्या तर. भक्ती सतरा तारखेला फिरून येईल ती आली की जाऊया म्हणलं.
हम्म चालतय. जाऊया की.
हम्म
तेव्हा सारखं व्हायचं नाहीं नव्ह.
व्हायचं की.
हम्म.
मग काय म्हणजे नाझिया तयार आहे की. याला म्हनल तयार आहे तीच हुतकून बसल्या म्हणल.
बघ काय झाडत बसाय तर मला असं हे व्हालय.
बक्की तरीे पण बाई कोणाच पालक कवा नाही म्हणलीत. पचका सांगू शकतो.
वय ते तर हाय सोड. खरं मी भांडून येणार बाई मी भांडून येणार आहे. सोड गप्प बस तु शहानि हाईस.
मागच्या वेळी माग, मागच्या वेळी मला असं वाटलंत आमची मम्मी निकिता बरोबर जायला नको. म्हणल आपण जाणार होतो. इकड कोल्हापूला आणि तुझी मम्मीन. नाही म्हणली. रडून दंगा घातलीस आणि आमची मम्मी जा म्हणली. बोंबलत उलटच झालं त्यावेळी.
तेच की खर मी. अगं या टायमाला आपण घरातच आहे किती दिवस बाळ.
होय लैधच झालं सोड. कुठंच गेलो नाही. मला वाटते कॉलेज सपल्यापासून कुठं गेलोय आपण.
तेच कि. कुठेच गेलो नाही आहे. म्हणून. आणि उद्याच काय करायचं. सगळा.
उद्या काय-काय म्हणालोय मी राहूनदे तिकड काय जाऊन ऐकायच हाय तिथे आता. आपल्याला माहितच आहे कॉलेज. तुला ते रेकॉर्डिंग एक पाठवायचं विसरलं कस जाऊ. अग मी येऊ कस. मला सोडा-भीडाय पण कोण नाही आहेत. नाही आहेत. ग तर आता का काका च असं काकाला म्हणलो बिनलो. काकाला कराय-बिराय माणसं लागतात.
हा व्हाय.
आणि पप्पांची. पण डे आहे. पप्पा पण काय नसतात. काय मग करायचं. मग तृप्ती येणार होती काय म्हणती.
तृप्ती मी, हा. तृप्ती ना मी मेसेज. केलो आम्ही का डिसाईड केलो नाही अजून. तर. हा म्हटली. मी म्हटलो तिला. आम्ही काय डिसाईड केलो नाहीय. जर जाणार असलो तर तुला सांगतो म्हटलो. म्हणलो हा हा.
मग ती येणार असली तर. मग ती का आमच्या घरावरनच जात्या मग बघायचं तिच्याबरोबर जायच असं करायचं.
मग चालतंय. तिला विचार की मग.
करतो नंतर फोन किंवा मेसेज करतो. मी तिला.
मला तर म्हंटली बघ. मी त्यानंतर मेसेज केलो बघ ते. मग त्यानंतर हा म्हंटली. मग त्यानंतर मी मी मी विचारलो तिला तू जाणार आहेस काय म्हटलं? तर होय जाणार आहे म्हंटली. तू आणि विचार तिला की तू जाणार आहेस काय?
तर मग कशी जाणार आहे म्हणतो मग मला घेऊन जाणार काय मला सोडायला कोण नाही असं म्हणतो तिला.
हा आता ती कशी जाणार आहे काय माहित. गाडी कोणाची आहे त तनुजाची होती.
खरंतर आता तनुजा डमिशन घेतला तर तनुजा ला कशा घेऊ मी. तर भावाला घेऊन येईल नाही तर तिच ती गाडी घेऊन शकते मग काय एक भाव असल तरी अस तिला मागे बस
चालते चालते तसं पण चालते सोड. मग तिला विचार काय म्हण त्या बघ.
बघतो त्याच्यात आणि..
भोजन न्यारो
बघतो की विचारून तू येणार असली तर ये तर मग जाऊया आपण.
चालतंय.
आणि काय म ट्रीप च सांगितलं आपल्या आपल्या चौघींच्या जवळ म्हणल्या माा म्हणजे ते भक्तीसघ एकदा बोलतो म आपण जाऊया म्हटलं ठीक आहे म्हटलं. सतरा तारखेला भक्ती आली म किंवा वीस एक तारखेला जाऊया.
चालतय. की जाऊया पी हा. ती कुठे गेली नाही म्हण फिरायला
नाही कुठं गेली कुठं जातिया? तिला कोण आहेत? कवा गेलिया ती आता पर्यंत.
ह. दिदी ला बाळ होणार होतं नव्ह ग.
व्हय. तव्हा तिसरा महिना चालू होता ग कु कुत्रे.... आता ते चौथा पाचवा महिना असल. पाच पाच महिन्यांत बाळ व्हतय कधी?
एक्स्मामच्या आधी आपण क्लासमध्ये होतो.
मग तवा तिसरा महिना होता अजून.
पण बाळ क्लास अजून आपला चालू व्हूता. क्लासमध्ये सर शिकवत होते मार्च नाही